हॅलो.
हम्म बोल.
आब जेते का.
हा याला.
हम्म काळकत.
काय नाही बस लय ग.
हम्म पाऊस चाललाय ना म्हणून बाहेर
हम्म भरपूर मोठा
आत्ता चालू झालाय ग पडली जरा.
हो ते पण आहे सोड कालपासून चालू झाले. आता दोन दिवस दोन दिवस का
हम्म बारीक चालूच आहे ना ओ कंटिन्यू
हा बारीक व अस मोठा पडायला सारख
हम्म म काय भजी भिजी केलाय स काही नाही पावसाचं
नाही वई परवाच केलत. माज काय नाहीती र
परवाच एक दोन तीन दिवसाच्या माग केल आमचा सारखा असतय ते.
कांदा भजी काय मिरची भजी
दोन्ही पण लागते.
घरात बोनता मिरची मिरची मी पण बनवलेलं सोडं एकदा छान झालेले.
हम्म दोन पण तेच की एक्याला हे आवडतय तर कलते आवत.
हो आमच्यात पण करायचं म्हणालो हे खर आता माझीच तब्येत बिघडल त्यामुळे शांत ये.
हम्म हम्म मग तुम्ही काय केलाय तुम्ही नाही केला.
नाही अजून तरी काय नाही आता दोन दिवस झालं पाऊस पडायला ये. तर काल आजारात कोबी घेऊन आलोय त्या मंचुरियनच बॉल बनवायचं ते कुरकुरीत भजी सारखं
रेशमा
आत्ता नाही बी आता स्वयंपाक झाला सगळं ते असं किती चार पाचच्या टाइमिंगला चांगलं वाट
होय हो
म आता कुठं आता मस्तपैकी भाजी शेवयाचे आम ी भाकरी अस बेतय
नहीं आता पाऊस चालाय ना तर मी कशाला इथं आलो हो की. हम्म होय आमच्यात सेम आहे बघ. फक्त तुमच्या शेवग्याच्या आमटीच्या ऐवजी आमच्या डाळीची आमटी.
आमच्यात काल काल आमच काल होती आज पण डाळच फक्त त्यात शेवगा घातल्या एवढं. हम्म ते सूप पण करायचं. सूप पण करायचं म्हणाले शेवटी याच सूप पण करायच म्हणालो पण देशी शेंगा मिळाल्या शेवग्याच्या मला काल.
ते कसं करतीस?
ते म्हणजे मला पण माहित नव्हतं सोड मी युट्यूबला बघितल रेसिपी
हम्म्म हम सांग की कसं करती चांगलं लागतय काय?
हा मग शेवगा मजी शेवगा चव असला तर चव छान लागती.
हम्म, हम्म.
दोन, दोन बघितल त्यात असं होतं की आपलं मिक्सर असतय हे कुकर अस ते, ना अ शेवगा आपण जसं आमटीला चिरतोय तसं चिरायचं शेवगा आणी अ त्या कुकरमध्ये टाकायचं शेवगा म्हणजे डाळ पाहिजे असली तर डाळ पण घाल तुरीची किंवा ते लाल मसुराची डाळ
हम्म.
आणि त्याच्यासोबत मग थोडा कांदा पण घालायचं टोमॅटो पाहिजे असला तर टोमॅटे चिरून घालायचं परत आल्या एक तुकडा, एक चार पाच लसणीच्या पाकळ्या. आणि मिरची एक दोन, आणि कोथिंबीर घालायचं जरा आणि मीठ घालायचं.
आणि हे करायचं सगळं मिक्स पण पाणी काढून इतकं एक, दोन, तीन, तीन शिट्ट्या कराय करायचं म्हणजे जे मऊ शिजलं म्हणून शेंगा मऊ शिजायसाठी.
हां
आणि मग ते शेंगा शिजवून झाल्यावर गार झाल्या की ते सगळं मिक्सरच्या भांड्यातनं फिरवून घ्यायचं डायरेक्ट शेंगा पण घालायचं.
हम्म हम्म. मग ते खरं वरच्या ते साली सकटच बारीक होणार की.
होय तसंच करायचं एवढं पण होत नाही ते चोथा राहतोयच थोड तसा. मग ते बारीक करून घेतलीस की अशी ती पुरणाची चाळण असतीया बघ ग एकदम बारीक
हा माहितये.
अ, मग त्यातन ते गाळायचं मग ते चोथा राहतूय शेंगांचा मग ते गाळलीस की मग त्याच्यात काय तूप घा मिक्स हे भांड करायच गॅसवर गरम करायला ठेवायचं. अन मग एकेकजण काय त्यात लसूण आणि कडीपत्तेची फोडणी ण देतात आणि एकेक जण याच्यात काय होतं मग डायरेक्ट तूप घालून डायरेक्ट ते गरम करायचं.. सूप ते आणि त्याच्यातन काळी मेरी पूड थोडीशी मीठ सगळं घालायचं तेवढं त्यांनी असं पण करायचं आणि एक एक जण हे पण करतात कायत अस जरा खडा मसाला एक दोन दालचिनी आणि लवंग घातलेली ह आपला टेस्ट कस पाहिजे तस एकट मी बघितलेलो त्या आता दालचिनी आणि लवंग घातलेली आणि एक काय जात काय तिन हे केल आपलं डायरेक्ट ते म्हणजे सूप ते आपण बल्प काढून घेले त्याच्यात हे घाातलेले वर्ण काय ते आपल्या चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स आणि काळे मिर म्हणजे तेंगरीच्या घालते मिक्सरला फिरवताना त्याच्या व चिलीफ्लेस पण घात तर चालत कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालायच भरपूर म्हणजे चांगली. नाही ग आता शेंगाकाल दोन दोन म्हणजे जास्त आ ना दोन. पेंड आणलेलो सहा सात शेंगा होत्या मग त्या आता जरा गरम गरम काय तर खाऊ वाटले तब्येत पण सर्दी झाल्या ना घसा पण दुकाला जरा गरम गरम. तर नॉन व्हेज काय चिकनच सूप. वगैरे या्यायं म्हणते ते नॉन व्हेज तर चालत नाही आमच्या घरात.
दुसरं असलं खातच ते सगळं.
सगळं असं नाही म्हणजे आपण रसा खातोय की नाही. रस्सा असं ग सूप वगैरे नाही नॉन व्हेज खाते की मी चिकन खाते फक् अंडी चिकन खाते. बाकीचे खात
चालते तुमच्या तर.
हा आमच खाता पहिल्यापासून. म्हणजे क लई सगळेजण खात नाहीत. आम्हीही मी माझी मम्मी पप्पा दादा आणि. चुलत भाऊ दोघ. पप्पा आणि दादा काय नुसते अंडी खातात सोड.
हम्म हम्
अंडी चिकन ती बाकीचे सगळी ते मटन खातात मी तसलं काही खात
हम् आम्ही तेवढा अंड्याचा खातो ते नाही
म मोस्टली आमच्या तांडीच असतात सोड चिकन कधी तर चुकून अस मम्मीला ते जर जास्त पाहिजे वाटलं मला पण पाहिजे वाटलं तर मग करतो
तू करतेस
हो माझ्याकडेच असते ते ते जरा रस्ता कस आहे ते ते मी खात नव्हतो सोड पहिला आमचा मामा आणि मामी मला खायला शिकवलं तब्येत बारीक आहे म्हणून
ते आपल्या एकेकांच ते सवय हेच झालेला असते तेे मुळात असत इथे किती पण खा काय पण तेव्हा
हाक मग काय जर खर जाच अस त्यांच्या कस सारखं असते अग आठवड्यात एकदा दोनदा असत होत पहिल ना म ते आता वजन ते लई वाढली त्रास व्हायला लागल्यावर म आता ते बंद केल्यात. आता वजन कमी व्हायचं औषध खायला आमची मामी शानी.
हा एक एक जण कशाच औषध खात्यात आणि आम्हाला
बक्की. आमच्या इथ इथं काय नसतय सोड जास्त कव्हा तर चुकूनच एखा्दया वेळेस करतोय परवा आता उर साला केलेलं ब त्याच्या वर आम्ही आणलं पण नाही. म्हणून म ते जरा सूप शेवगा कस ते जरा त्याला एक वेगळी टेस्ट असते ना शेवग्याला त्या म त्याच करायचं म्हणाले आता बघू आता आज आमटी केल्या शेवग्याची चीच. उद्या चार पाच वाजताच्या टाइमिंगला. शाणी या हाईस काय? खुळी आहिस तू बाळ शेवग्याच तर किती
हा ते आवडतय ते आवडतय ते चुक चकून म्हंटल मी सूप आवडत नाही म्हटलं कशाचच.
ट्राय करून बघ हे कि मस्त लागते टोमॅटोच म्हणजे त्यात कस पण साध्या पद्धती कराला गेलीस कणी ते हे होतय ग. जरा त्यात काय तर मसाला च चटपटीत आस काय तर टाकली की म ते छान वाटते.
हम्म.
मी करतोय बाई मला ते टोमॅटोच तेन आवडतय. टोमॅटोच पण किती मस्त लागतय, ते गरम खाणार असल्या वातावरणात हम्म.
मी कधी ट्राय पण केलं नाही आणि मला आवडत पण नाही ते.
नाही करून बग आसल्या गार वातावरणात ते गरम गरम छान प्यायला छान वाटतय. ते उनाळ्यात कोन ख
नव फक्त गरम करायचं असतय.
ते नाही चांगलं लागत. त्याच्यात हे असतय. ते आपण बाहेर मिळते ना ते पावडर त्यात ते हे असतय ग कॉर्न फ्लोअर असतय त्यामूळ असे दाट होतय ते नाही ते नाही चांगलं लागत. घरीच बनवायचं असं छान दाटसर असं पातळ जरी बनवलीस तरी ते चांगलं लागतय. तर मी उद्या बनवणार आहे बघ शेवग्याच मी बनवतो मी तुला सांगतो टेस्ट कस लागत्या. की मी ज्या पद्धतीने बनून बघतोय त्या पद्धतीने
चालतय चलताय आता व आता महागच असत्यात.
होय मग उष्णता भेटत्या ना ते न होय उष्णता असते त्यात.
लय हिट असते त्यात.
ह उद्या ब म तुला सांग
हा चालत चालतय हा ठेव.